हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा आवाज कट झाला ग.
आता आला तुझा आवाज बोल की
हा पण काय करायल्यास?
काही नाही, निवांत बग. तु?
हॅलो.
हा. हॅलो बोल की?
मी पण केक खा खात बसले, मम्मीन बेकरीतन केक आणलेला तो खात बसले. आक
हा हा.
खात बसले ग मम्मीने बेकरीतन आणलेला
हा हा. हम्म येतो की मी येईपर्यंत संपवशील तू हम्म थोड्या वेळान जेवणार, तू?
जेवलीस?
होय. थोड्या वेळानं जेवणार.
आणि सांगायचं मम्मी आमची
तुझ झालं काय?
बेकरीतच हाय. अरे वाह!
हम्म, बेकरीत मम्मी हाय?
मी तेच खात बसले मग ते ते का ममी ना ते मग ते एक दिवस कट व्हायलाय.
जबाान करत जर्र
रेंजच नाही ग, वारं सुटल त्या कारन. रेंजच नाही ग, दुसऱ्या मजल्यावरती आहे त्यात. बोल की, काय म्हणत होतीस? हॅलो! हॅलो!